हॅलो! हा, तुमच्या पोर पोरीला बोलाय च होतं गं, कुठे गेली ती?
ती खेळायला गेली. ती पोरगी माझी
आता तर मला म्हने,
अवो मग तूम्ही ब पुस्तक हा ना ते तुमच्या दादूची पुस्तक द्याव आमच्या पोरीला आमच्या पोरीला काही पुस्तकच नाही भेटली यावेळी शाळेतून
शाळेतून देतात ना
अहो नाही भेटली यावेळेस ना दोन तीन दिवस शाळेलाच नाही गेली ती पुस्तक देईणार ते आता पुस्तकात नाही येते म्हणे तिकडन. बंद झाले म्हणे सरकार कडून
हो का
हा मग तू म्हणून म्हणते ते दादूची पुस्तक द्या. पण त्यो दादू म्हणे जमा केले म्हणे तिथे म्हणे अस म्हणत होता.
नाही नाही.
नाही का. आहे का? तिथ जमा कराव लागत ना म्हणे.
नाही नाही आहे.
आहे का? हा काही नाही तिला दप्तर घ्यायच. आहे का? मग ते देऊन द्या ना. काय पैसे होतील ते पाठवून देईल.
हा पाठवून देईल.
हम. नाही बाई, मला काही जमत नाही त्या पोरीला पाठवून देईल. हम्म. नाही -नाही, तिची मावशी बी राहते घराला तिकड.
कुठे?
तिकड तुमच्या घराकड राहती ना, तिला पाठवून देईल ना तुमच्याकड. तिला म्हणत घेऊन बाई पुस्तक. काय असेल तुमचे पैसे मग, मी पाठवून दिईल. त्यांच्या हाताने लगेच. हम्म. काय म्हणता अजून?
काय नाही काम चालू.
काय करताय? शेतात चाललय? हा का? हा का? काय स्वयंपाक
आता काय स्वयंपाक कराव
हा का. हम, आम्ही ना आम्ही अंडे कर णार आहे बाय. अंड्याची भाजी, भुर्जी, भात आज ना मंगळवार आहे.
मंगळवार आम्ही नाही खात बई मंगळवारच. हा का
त्यांना अंड्या शिव जेवणच नाही होत अंड्याच कालवन लागत मंग मटण लागत. आता काय हो थोडेच दिवस राहिले हे. थोडस म बंद झाल का, मग बंद होऊन जाईल. मग नाही का खाण
हा. नाही बाई, आम्ही नाही खातच नाही. हा
नाही बई यांना इकड लागत, हिच्या पप्पाला लागतो. त्यांना भाज्या चालत नाही मग अंडे, मटण, चिकण, खेकडी, बोंबील. सगळच लागत बाई सगळच लागत. प्रकार. हा लय दारुपिता बाई बाबा. हा, मग काय कराव सां जात नाही ना, सवय काय करावं तरी, ओ ताई त्या बाबाला दाखवलं त्या, बाबाला दाखवलं मी, तर तो बाबा म्हणतो माझ्या तू काय खाऊ घालते का? म्हणे मला नशाच चढत नाही म्हणे असं. बाबा, हा लय बा बाई लय तमाशे, करता माय, नुसता, कंटाळ येऊन गेला, बाई मला नुसता. मारत बिरत नाही, मला मारलं तर मी, तर काठीच गेलं मारायला बाबा ला.
मग, तो काठी घेऊन मारत जायना, त्याला चांगलं कारण येतो तो,
एकदा, लई मारलं होतं मी, रात्रीच्या वेळे झोपलेला होता. कशावरन, तरी तमाशे केले. म्हणून मी, लय मारलं त्याला, दुसऱ्या दिवशी, सुधच नाही बाबाला.
हा, मग काय कराव.
बाई, ती बरी हिंमत, झाली मराय
ह, मग काय करणार आहे, राहता मग काय, सूद राहते का त्यांना.
पण, लय पैसे भेटत असेल ना तुला?
कसले, पैसे भेटतू सगळं ढोसून येतो, नुकसान काय पैसे देतो अग, काही नाही, दमडी नाही राहाच ग पायरीच खिचरी काम नाही, घरातलं बिकून टिकून खातो बाबा.
हा, का,
हा, लय तमाशे करता, नुसते रात्रीत आला ते, समोरच्या बाई बरोबर, तमाशे नुसते, त्या पोराबरोबर, काय विचारायला नको, बाई धिंगाणा नुसता. मला, असा कनटाळ येवून गेला, कि बस नुसत बाई काय करवा,
दोन, तीन, काम करत का नाही मग?
कुठं, भांड्याला जाता बाई, कुठुं, - प कामाला जाता. हा, जिथं जाणार ना, तिथं मारवाड्याच्या घरी, तिथं, बाबा येईल तो, तमाशा करायला, तिथं पैसे मागाला येईल, आणि ते मारवाड्याच्या, बायका कशा डेंजर राहत. आता बाई, त्यांना तर अजिबात, त्या, तर लय, बाया राहा त्या,
हा, ना,
मग, किती हि राहातात, त्या बायका कठीण.
बाई, ते तर, आहेच बाई,
म,
म,
काय, कराव बाई, काय नाही असं, डोकाला ताप झाला माझा, काय, दवाखाना करतात, ते दारू काही दवाखाना ब करतं का,
अगं, बाई ते कोणचं, तरी असतं ना. दवाखान्यात, देता औषध.
हा, का, जातं का पण, त्याच्यानी?
हा, जेवणामध्ये मी सोडल त, जात सुटून जाते.
हा, काय नाही, हो बाई, माणसं काय कधी सुटलं होतं का?
नाही, ना सुट्टीना, करून पाहितू.
करून पाहू का? कोणत्या गावाला आहे मावशी,
ते काही, सांगता येत नाही बाई, पण मी तुला पत्ता नंतर देईल. तर ते औषध आणायचं.
हां,
आणि ते जेवणांत द्यायचं घालून भाजी मध्ये
असं म्हणजे सगळ्यां भाजीमंध्ये का
एक हां त्यांच्या त्यांच्या पुरतां.
त्यांच्या पूरतां म्हणजे त्यांच्या डिशमंध्येचं कालवून देऊन देऊ कां? मगं त्यांच्या कायं पुढ्या राहतां कां कायं पा पा बाटलीमधलं औषधी लिक्विड हां कां? बरं मगं तो कायं बाबा सांगतो कां सगळं व्यवस्थित किती टाकायचं कायं टाकायचं?
हां सगळं सांगतो तो पैसे नाहीं घेत तो
हां कां मगं तुम्हीं असं करा मला पत्ता पाठवा तुम्हीं नाही का मी उद्याच्या उद्यात घेऊन जाते बाबाला बी घेऊन जावाव लागल का?
नाही बाबाला न्यायची गरजच नाहीये.
नको का त्या बाबाला नको नेऊ का?
फक्तं तो औषधं दिईल.
हम्मं
आणि मस्तं कालून देऊन टाकायचं समजून पणं येणारं नाही.
अ मगं कामं धंदे
कामे धंदे करतों मगं नंतर खाल्ल्यानंतर बरोबर करतो आ.
हां कां किती दिवसं राहतात ते.
ते कांहीतरी आठ दिवसांचा कोर्स आहे. परतं आठ दिवसांनी बोलवता परतं देता आठ दिवसांनी
तिकड होत हां बरं बरं बघा ते आता जाऊंन करावंत लागेल कांहीतरी
नाहीं करूंनच टाकू ते दारू सुटून जाईलं त्यां बाबांची
तसंच करावं लागलं बाई लई डोक्यांला ताप आहे. दोन दार
काही कमवून देतं पणं नाही.
काही नाही व कमवत नाही नुसत दारू पाई दारू सगळं विकून विकून टाकलं नाही भांडे विकून टाकलें ते पी पितळ्यांचे मोठे मोठे गडस ते मोठे मोठे तांब्याचे भांडे ते डब्बे पार परात तुम्हांला सांगू अजून मगं ते कळशयां बी विकून टाकल्यां दारू पाई शंभर रुपयांला दोनशे रुपयांला
बापरे
हां त्यां बाईला म्हटलं अगं बाई आमचें म्हणे तुमचांच बाबां घेऊन आला म्हणे विकून टाकल्यां म्हणे त्यांनी पिऊन मगं आता कायं करावा तरी भाडण्याला गेली. तरं त्यां बायाकडे पोसल्या जु म्हणतां त्यां
बापरे
मग सगळें भांडे विकून टाकले बाई माझे मग आता काही स्टीलचे ठिकरे पडलेले आहे ते
हां कां
घेतं नाही.
बापरे
हम्मं
मगं आता तुझं कायं पैसे नाही कां तुझ जवळ
नाहीं नां हां तसंच करावं लागेल वेगळं बघावां लागेल कुठेतरी जावं लागेल कामं करायंला
मी तुला थोडेसे पैसे देईल.
हां मला फक्तं भाड्या पुुरतं द्या मगं मी त्यां बावाला घेऊन जाते तूं. दवाखांन्यामंध्ये त्यां बाबांचा पत्ता बी पाठवा आणि थोडेसे पैसे पाठवा. चार पाचशे रुपये मी तुम्हांला पाठवूंन देईल नाहीं कां.
तेच जाईना. खरंच घेऊन जांय माझ्याकडे ये मी तुला पैसे देते. काही नाही आता ती शिकवीत आणि उगाच काळजी.
हम चालेल मग काय म्हणत काय चाललंय? कुठतरी काम पहावं-बघावं म्हणलं थोडसं.
थोडंस ते धान्य पण आहे माझ्याकडे घेऊन जाय.
बरं बर चालेल थोडसं मला आहे ना ते डाळी. दुळी द्यावं जरा दोन-एक किलो ते डब्यातल्या डाळी सहित ते डबडे विकून टाकले भावाने. हा ना काय करावं वाहिनी डोक्याला ताप. हा, सगळे डबे विकून टाकले वरचे मी. हात गेली तर सगळे डबडे विकून टाकले शंभर-दोनश. रूपायला शंभर दोशे रुपायला विकून टाकले सारे. पितळी डबडी हां मगं कायं करता आता कुठं तिथं भांडायला जावां.
महिनाभर ये माझ्याकडं कामाला लागून जाय.
बर बर. चालेल तसच करावं लागेल तसच कराव. हम्म.
आणि काही कपडे घेऊन जाय.
हा काही साड्या असेल तर दोन तीन साड्या बी देऊन द्यावा तुमचे जुने बिने असल तर.
हा, दिन ना.
हा, तेवढ्या साड्या द्या बरं. त्या ती आमच्याकड ती बाई येते ना ती टोपल्यावाली. तिला पाहिजेल होत्या दोन-तीन साड्या आणि मला बी द्या दोन साड्या आणि त्या बाईला दोन साड्या द्या ओ. ती बि लय गरीब आहे बिचारी हा. ती बिचारी रडत होती म्हणे मला साड्या द्या मावशी साड्या द्या म्हणे म्हटलं बर. त्या बाईकडे चांग-चांगल्या सड्या राहाता तर देऊन टाक. कल म्हटलं तमच्या चांग-चांगल्या राहता नेशील साड्या. देऊन टाका जाईकडे हम्म दे देऊन टाका. काय म्हणतां आजून?
काही नाही बाई आता संध्याकाळ चा स्वयंपाक-पाणी करल.
हा,
मग काही खाइल -पिल.
हम्म. पाऊस आहे का तुझा बघू बाई आता काहीतरी करते बाई आता काय कराव. काय अंडी-बिंडी चालू होत बाबाच काय माहिती काय करत.
आता ते अंडे बा औषध घेशील तर अंडे बंद करून टाक.
बर अंडी मटण सारं बंद कराव लागतं का.
म.
हा का म्हणजे बिनी असच करावं लागेल का. ते मग उद्या परवापासून बंदच करून टाकते मग काय. भाजीमध्ये दिल बाकरी-भाजीमध्ये दिल टाकून आणि दिल खाऊ घालून.
हा.
हूं म काय करावं? कायतरी त करावं लागल उद्योग. कायतरी त दारु सोडायसाठी करावंच लागल ना.
करावच लागल बाई.
हम्म मंग काय? काय म्हणती? काय नाय बाई हेच आमची कथा, रामकथा काय करावा? कंटाळा आला आम्हाला नुसता आता भांडणं करू करू बोलू बलू बाबाला
ह का.
हम्म.
हूं हूं हूं हूं चालेल ये म मी फोन करते तुला. ठेवू का?
बर बर, चालल.
चालतंय.
झालंय का?